हॅलो
हा ह लागला लागला कशावर लागला मला काही ऑप्शनच घावना
हा हा उचललास का त्यातन
हो
हा जेवलस ग?
हो आता जूऊन आलो की बाहेर.
बरं-बर-बर
यावेळेला ते सगळं तोडफोड केलं त्याच्याला
कशाचं?
अरे इथ ते नेट बनवायला लागलेल ना.
हा मग तुमच्या दुकानासमोर.
नाही-नाही आपलं बिल्डिंगमध्ये.
बिल्डिंग मध्ये काय बनवायला आलंत?
ते क्रिकेटच नेट.
बरं-बरं-बर ब बर बाकी काय?
बाकी काय निवांत.
अर ते हे काय बरं व्हिडिओ बघितलंस का व्हायरल झालेला?
तो कुठला त्यातला आता?
तो पहिला टाकलेला पहिला हो बघितला तीन लाख व्ह्यू गेले.
हां-हां
ते मला काय वाटते माहिती आहे एप्पलच आणि इंस्टावाल्यांचं का बॉन्डिंग असणार आहे त्यांच ते एप्पल वरचं एप्पल वरन एडिट केलेलं किंवा व्हिडिओ केलेलं का नाही. लगेच वायरल होतेरी.
काय माहिती आहे आता कसं आहे त्याचं तेच त्यालाच माहिती आहे.
आम्ही त्यावल रिसर्च केला व्हिडिओ युट्यूबवर हे ते तेे युट्यूब वर. हम्म ते एप्पल इन्स्टाचं ते हेच आहे बॉनडिंगच आहे.
हम्म-हम्म
त्याऊन टाकलं की जरा त्यातल्या त्यात व्हायरल होत आणि कॅमेरा बी चांगला आहे ना त्याचा.
हम्मं-हम्म-हम्म
मी जरा युट्युब वर बघितलं व्हिडिओ ह्याचज अ एप्पल चा सेवंटी प्रो आणि हो उत्कर्ष म्हनवता एक्स थ्री हंड्रेड प्रोमोन नाय.
नाही एक्स रे चांगलाच आहे की तो कॅमेऱ्यामध्ये तर चांगला आहे.
हा मग बघितला तो सचाचा ते साच्यान तोच घेतला एस थ्री हंड्रेड काय?
हा-हां
त्यानं बी नवीन घेतला आणि मी बी घेतला आणि कम्पेअर करून बघितला. काही सुद्धा नाही भंगयरा मोबाईल त्यात काय माहीती आहे का वि त्याची बोम काय माहितीे का तुला मी सांगितलं ती पांढरट पांढरट दिसं माहीते का? असा आता नॅचरल कलर आहे आता समज झाडाचा कलर नॅचरल आहे. हिरवा तर त्यात थोडासा नकळत पांढरट दाखवत पांढरट.
ठीक आहे आता प्रत्येकाचं थोडं काय ना काय तरी असतेच.
काय ना म्हणजे पटत नव्हतं सचाला सच त्याला मी म्हटलं असं असं तेच्या तोंडाचं शूटिंग केलं त्याहून एक केलं. आणि माझ्यावरन एक केलं त्याच अँगल ना आणि दाखवलं. तर तो काय म्हटला ती स्क्रीन स्क्रीन वेगळी आहे रे तुझी त्यामुळे तस दाखवते नाही पण ऐक की पुड मग त्याच्यावरन माझ्यावर पाठवला तर माझ्यावर त्याचा पांढरट दावाला लागला आणि माझा नॅचरल कलर तेलकट आणि अस ल कलर दाखवलता.
हम्म ते सिनेग्रॉपी आहे ना त्यामध्ये सिनेग्रॉपी आहे त्यामध्ये.
मग त्याला बी पटलं ते आता म्हण ते मी ह्याचा बाजार करतो आणि फिफ्टीन घेत
त्या आता व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ बघतोय काी नाही व्हिडिओमध्ये ते व्हिडिओमध्ये का नाय सगळं तसंच आहे कम्पेअरमध्ये काय फुटहेज चे चाल दाखवतात. काय फुट हेजे चाल दाखवतात.
ह ती प्रमोशन करते त युट्युबर एक.
नाही प्रमोशनची व्हिडिओ त्यांची वेगळी असतात प्रमोशन च वेगळं असतं ते पण ते क कं्पेअर करतच वेगवेगळ्या अँगलवरनं.
हो बघितलं की मी स्वतः बघितलं रे पिळसर येते ति त्यात मला ते आवडलाच नाय मला पश्चाताप झाल्यागत झालं मोबाईल घेतल्यानंतर परत मग त्या सचिनचा बघितल्या मग म्हटलं हा यो बराय बाबा माझ मस्तय
हं हं मग त्याचा काय कलर बिलर गेलाय का अजून हाय?
कसला?
सेव्हणटी प्रोचा
नाय नाय कलर कशान जातोया.
अ ते लय ऐकाला भेटतं त्याज क कलर लय जातात.
काय नाय रे नाव बदनाम करायचं म्हटलं का नाय नाव बदनाम मगय म्हटले कस बी होते शेवटी ते ब्रँड आहे अप्पल
नाव बदनामचं नव्हं पण व्हिडिओ अशी बाहेरनं
हो ते व्हिडिओ अशीच अशीच करते ते व्हिडिओ तसं काय नसतय. नाय माझा आता कव्हर साधचं हाय शंभर रुपयचं त्याला पण काय सुद्धा होत नाहय. नाही मी तर बिना कव्हरच वापरते म्हणजे साध्या कव्हरला असं काय बाहेारीतलं कव्हर नाय शंभर रुपयचं कव्हर हाय. हा बाकी काय किती मिनिटचं झाली बघून सांग. चार मिनट बाकी आणि?
चार मिनटं वीस सेकंड
अ ती बोलाय नसती यार, हं हं हं नाही ना
आवघडय
बाकी काय दुकानचं काय मार्केट आहे का?
हाय बरंय
येणाराय काय इस्लामपूरला?
अण बघूया आता कधी येती
बरं
काय अजून फिक्स नाही बाबा
हा हा या आता पावसाळ्यात जर स्लॅम असंल सीझन?
पावसाळ्यात स्लॅकचाय पण बघू आता काय त्याला
झालास का तू व्यवस्थित आजार होतास ते
नाय झालू की
झाला
झाल झाल.
ते जरा थम्सप बेमसप तसल बंद कर ते पायच बाहेरच हाडं परत म तर पण लय त्रास आहे ना.
नाय थंमस्पंप पितच नाही ना
आं
थंम्पसप पीतच नाही.
पीत नाही कुठला तुझी सवय जाणार नाही ते मला माहतीय
गेलीच
पीऊन आल की कसले गेले सारख थम्सप थम्सप सारख थस्मप. मला भी होती पण मला आता मी एवढं आता तुला सांगतो कव्हा पिलाय तमच. एक सहा ते सात महिने झाले बघ. थम्सप पीऊन हम्म त्यावा थम्सप नाही.
हम हम.
हम्म बाकी चालत आलास.
अरे ती मी काय म्हणते ती जार जार ॲप होत जार ऑप मी मध्ये त्या त्यात मे मध्ये चालू केलं काय तीनशे रुपये दिवसाला कधी होत दोनशे की तीनशे.
बर.
आणि परत ते मोबाईल रिसेट मारला परत
बर.
हा नि परत ते ॲप डाउनलोड करायचं विसारला ते ते केलच नाही डाउनलोड. आणि मी आपलं काय माझ नाही लक्षात आहे मी काहीतरी नऊ आठ नऊ महिन्यानं. परत माझात डोक्यात आला आलं त जार आपण कधी केल तर आणि त्यातले जे पैसे कट होतात का नाही तो मोबाईल मी घेऊन फिरत नाही तो दुकानातच असतो मोबाईल आणि त्यात कधी बघत नाही ती मम्मीच्या नावावर आहे.
बरोबर.
त्यामुळे त्या मोबाईलकडे पण बघत नाही. पैसे जातात येतात काय होते मला पण नाही माहिती त्याच्यात
बर.
म्हणजे जाऊन बघतो काय दोन लाख पंधरा हजार.
आईशपदच म्हणजे त्यात कटिंग होत राहिल काय त्याचं ते
हो त्यात कटिंग होत राहिलं ना मी परत टो ऑटो ऑटो पे ठेवलेलो आहे.
मग तुला ट्रान्झॅक्शन मध्ये कळाला नाही काय कधी बाबा हे कटिंग कसल होतं काय होत हा. मोबाईलच बघत नाही मण मुची किंमत कधीपासना आठ नऊ महिने करत होतास का?
काय मला पण लक्षात नाही ते एवढं महीने झालंच.
नाही कटिंग किती ठेवल होतस कटिंग महिन्याला किती ठेवल होत का दिवसाला ठेवलं होत.
आता मी बघलं ना काहीतरी आठशे चाळीस रुपय जात होत.
आठशे चाळीस महिन्याला का दिवसाला हा मग बरोबर मग बरोबर आठशे म्हणजे आठ चोवीस चोवीस हजार महिन्याला महिन्याला चोवीस हजार म्हणजे तुला सांगतो.
तीनशे नंतर माझं ते हे केलं मोबाईल फॉर्मॅट मारल्यानंतर मी ती विसारलं ती डाउनलोड करायचं लक्षातच नाही ते
बरोबर आहे.
काही ते सारखं सारखं बघत नव्हतं ना ते मी मारला दिस. सेट मोबाईल परत मी ॲप वेगळी दुसरी डाउनलोड केली आपलं चालू मग कामला दुकानात जायचं इकडे याच आणि मोबाईल कसं. दुकान असत तो आपल्यासेट मारुन घ्या सेट.
हा हा.
हा त्यामध्ये मग मम्मीच टाकले ना कार्ड मग त्यामध्ये त्यामध्ये पैसे घेतो मी कस्टमरच तेवढ ते सक्सेस. तुझ झाल मग तेवढ ते म कम्प्युटरला जोडलेलाच असतो त्यो. फाय जी हा त्यामुळे तिथ एवढ मॅसेज बिसेज काही बघत नाही मी.
बर.
मग ते आता किती दिवस झाला माझा का पंधरा वीस दिवस झाल.
बर.
ते एकदम अ ते बाथरूममध्ये बसलेलो ना मी.
हा हा.
मग ते लक्षात आल माझ्या मग बघतेय तर दोन पंधराच झाल्या या.
आई शप्पदच ते मुद्दलच आहे सोडलंय काय अस वाढलेल नाही त वर. ते पंचवीस हजार महिन्याला म्हटल्यावर दोन महिन्याला पन्नास हजार. म्हणजे अस करून तुझ आठ महिन्याच बरोबर दोन लाख झाले आन वरच जे आहेत ना पंधरा का वीस.. तीवाट..
हम, ते व्याज झाल सर.
हा म व्याज नव्हती सोन्याचा दर वाढला का नाही त्यामुळे ते वाढलय.
वढत ते हा.
हाहा
ते कमी झाल तर ते पण कमी होत. होय पण त लक्षात नाही आर ते कस काय ते बाथरूम मध्ये बसताना लक्षात आल. हो हो चोवीस कॅरेट वय.
हा त चांगली किंमत आहे त्याला.
बाकी.
बाकी निवांत आणि काय.
बर काय नाय काय नाय.
राहुल काय म्हणतोय.
राहुल काय नाही हा हाय हाय हाय चा... म्हणजे काय ते चालवाई म्हण चालले ते आप त्याचा फोकस आहे त्या तेलावर.
नवीन चेंज वगैरे केके केलेत.
कशा पीसीच हाय तेच आहे ते काय नाही ते लक्ष देत नाही त्याड.
मग आता कोण काम करत बसतय का.
होय होय कामगार असतया.
आणि तिकडं म्हग ते घाणामध्येच.
आं.
ते घाणा चालू केल तिथच काय?
हो तिथच असते आणि ते वाढवले गाण्याच आता बर्या पैकी. डेव्हलप केलय भरपूर.
तिथं घरातच का.
हो, घरात. आता घरात सोडून आणि एक भाड्यान जागा घेतल्या चुलत्यान घेतल्या त्यांच्या विकत. मग हे ना ते भाड्याने घेतल्या.
मग तिकड कोण ती अ ती वहिणी बसत असतील तिकड. नाहीतर वहिणी घ घरी बसत असेल.
छ अस काही नाही दोघ बी अत्यात.
मग एक कधी हे एक कधी ते
हा तिथंच आहे रे, घराच्या जवळचं हाय तिथं समोरच तिथं जवळ
राहाव लागतं व्हिडिओ कॉल क का करावा लागतंय.
कशाच कायं आता तो लय बीजी झालायं
ते म्हणणार त्याच्या आयला हेजा आणि क कशाला फोन आलंय आता लगेच अचानक
होय हा तेच ते होय होय होय थांमकट करतो ना तुला फोन करतो थांब.
हा ठीक हे.
हा.